हॅलो.
हॅलो.
हॅ हा-
आज येऊन राहिला, काय नाही इकडे होतं ना घरी.
मम्मी रे.
मम्मी आहे ना घरी.
हां का?
हा शेती काम चालू आहे ना.
ह का?
हम्म.
आणि तुझ्या आत्याच्या मुलीची बरं का बाळ?
हा बरंय ना.
मुलगाय का मुलगी ए?
मुलगा
मुलगाय का?
हां आं
हां किती वर्षाचा झालां तो आंता किती वर्षाचा झालां
एक वर्षाच होईल एक दोन
हां कां
पाहिले मुलंगी होती आंता मुलंगा झालंय
आंता मुलंगा झालां कां
हां
पहिले मुलंगी होतीे कां मूलीची तब्येत बरी हांय कां मगं
हां मुलीची बरी आहे नां
हां कायं
हान
हम्मं मावशीची तुझ्यां
मावशीची बरी आहे नां तुमची बरी आहे कां
हां
मागं तुम्हीं आंता दवाखान्यात गेलत्यांनां दोन ये
हां बरे आहे माझी हां दोन मुली आहे कां
हो
दोन मुली चं आहे कां मावशीला
हो
दोन्ही पणं मुलीचे हायंत हां कान
हं हम्मं
बरी हांय नां त्यांची तब्येती ख ख दावाखान्यांत गेलंते रे माझी तब्येत मगं मी गेलंते नां दावाखान्यांत
हं लवकरं दखायचं बरं कां
हां हां हे बघायचं ते प्रॉब्लेम आंता ऊनंणांर त्यांना मगं
हां मागं पडलं की मागंज पोडुंन जातंय ते
हां हां
हम्मं
हां तब्यतीची काऴजी सगळेजणं मम्मीलां पणं जास्तं जास्तं ऊनांत कामं नको करूंन देऊंल बरं कां
हो
हां
शिराळ शिराळचं करतो उन्हांच नाहीं करीत आंता
हां कां हम्मं मोठे मामालां किती मुली आहे तुझ्यां
मोठ मामा एक मुलंगा आहे ना एक मुलंगी आहे
हां कां शाळेंत जातांत सगळें जणं
हां जातां नां हां हुं
आजीची तब्येत बरी हायं नां
हां बरी हांय नां हां
ठेऊं कां मगं
हांव